नमस्ते!
हा आवाज येतय का ताई?
दोन मिनट फँन बंद कर.
हा झालं जेवन?
हा बोला.
झालं का जेवण?
आं. !
जेवण झालं?
हो झालं ना. !
हा कुठ कुठचा नंबर हाय हा?
ते धुळे.
धुळे?
हम्म!
अच्छा! चांगल हाय ना.
तुमच पाऊस होता ना दोन दिवसापासून
आमच्याकड पण दोन दिवस दोन काय तिसरा दिवस हाय पाऊस हाय.
असं आहे का? आमच्याकडे पण
बारीक बारीकच आह, पण आहे पाऊस.
बारीक बारीक हा दोन दिवसापासून कंटिन्यू
सोमवारी अ रात्री साडे सात वाजता फोन जे चालू झाला बारीक बारीक ते आताही तोच चालू हाय.
हम्म, काल तर दिवसभर होता. रात्री पण होता आणि दिवसा पण होता काल.
आता आमच्याकड पण आज दिवस भर रात्रीभर म्हणजे कंटिन्यू दोन दिवस झाले समजा मंगळवार बुधवार
आणि सोमवारी रात्रीपासून.
आज जे सरळ म्हणजे ये जायस करतोय
नाही आमच्याकडे चालू हाय, त्याच्यामुळे. थोडं वातावरण थंड झालं. नाही पावसाची तशी आवश्यकता होतीच.
होती पण तरी पाहिजे तसा पडला नाही.
नाही. पाहिजे तसा पडला नाही. तसही ह्या वेळेस पाऊस कमी आहे म्हणते. आणि दोन तीन दिवसानंतर पुन्हा वातावरण गरम होणार हाय म्हणतय.
उद्या पाऊस सांगितलेला आहे. उद्या पण.
होव एक दोन दिवस पाऊस राहणार आहे.
हम्म.
त्याच्यानंतर आठ दिवस ऊन तपणार हाय म्हणतय. पुन्हा तसच गरमाहट पूर्ण.
शेतकरी लोकांचं बिच्याऱ्यांच नुकसान.
नुकसान आहे न व नुकसान आहे नव्ह. काहीच नाही येतय शेतामध्ये. आहं.
काहिंचे म्हणजे पेरून आणि मोड येऊन गेलं. नवीन पेरलं काहिंनी.
आरे बापरे! होव का?
हम्म.
आणि महागाई ती महागाई.
हुं. आता माझ्या काकांचे मक्का टाकला होता, मक्का टाकला तर मक्का ना डुकरांनी पूर्ण कोरून काढला.
अरे बा! हो ते रानडुक्कर म्हणतात ना.
रानडुक्कर शेतात, नवीन त्यांनी पेरलं.
मग त्याच्यावर काय उपाय? नाही करत का रानडुकरासाठी?
उपाय काय ए? औषधत उपाय आता काही काही लोकं करतात, अे खुट्ट्या गाढून देता शेतात. आणि तो तार ये तो सेंट्रिंग तार.
अच्छा.
हा तो, असं चौफेअर असं भांधून देता. बांधला म्हणजे रात्री ज आलं ते. आणि त्या तारला करण उतरवून देता, काही काही शेतकरी.
हो.
हुं. जर आलं ते झालं. हुं. हुं. त्याचा शॉक लागला, तिथंच मरून पडतं ते.
आणि ते त खूप डेंजर आहे म्हणतात की, त्यांच्या मधात जरी आलं तर, डायरेक हेच करतात म्हणते ते फाडफूळूच. करत म्हण ते शरीर आपलं.
नाही ए ते डुकरं नाही करत.
नाही रानडुक्कंर करतय म्हणते, मी ऐकलं होतं.
नाही नाही, बिबट्या आ
हा. हा. हा.
ते बिबट्या असतो ना?
हाव.
हा, तो करतो काही आएत. राणी भाशात त्या खड्या पण म्हणतात, खड्या पण काय असतो अजून
आणि ते. अच्छ ते, ते हे ऐक ची चितोड का काहीतरी ऐकलं होतं मी.
चित्ता.
चित्ता तर माहित हाय हो, पण त्यात एक दुसरं नाव पण आहे. मला आता आठवत नाही आहे. ते त्याच्या सारखंच राहते म्हणते चित्यासारखं. खूप मोठं आणि उंच पुढ राहत.
खड्या खड्या पण असत.
खड्या
लांडगा, कोल्हा.
हो. ते माहित आहे वाटलेस.
हम्म.
तुम्ही पाहिलय का तुमच्याकडे शेत आहे का ताई?
आहे.
तर तुमच्या शेतामध्ये म्हणजे आलेय का हे सगळं?
आमच्या शेतात येेता ना जनावर
येतात?
मग.
बायो!
येतात ना.
हो का.
हम्म.
वाघं वगैरे येत असेल ना ताई?
वाघ वाघ तर नाही येत. पण हे दुसरे जनावर येतात.
अच्छा!
हम्म.
कोणी राहत नाही ना शेतामध्ये तुमच्या?
नाही नाही. घरीच राहतो आम्ही. आमच्या तिकड आणि राहता पण न काय काही. काहींनी घरं बांधलेले आहेत. संध्याकाळ झाली का घरात. संध्याकाळ झाली का घरात राहता.
पण तरी भीतीच आहे ना ताई. काय त्यांचं काय प्राण्यांच संध्याकाळ काय काय सकाळ काय.
हो ना. संध्याकाळी आणि जास्त सकाळमध्ये पण जाऊ नाही लागत. आता आमच्याच घर. हम्म. आमच्याच घरचे सकाळमध्ये गेले होते ते तती स साडे झाल होते सगळे.
हा.
आणि त्या दिवशी मी गेली नाही तेवढं बरं झाला. सकाळमध्ये. मी जाणार होती पण मला घेऊन नाही गेले.
शेतामध्ये
शेतात असं आलं नक् तिकडन, डायरेक्ट कसं दरु दरू करायचं. त्यांची सुद्धा म्हणजे हे झालं. अशी जोरात गाडी चालवली त्यांनी
काय आलत?
ते काय असं धरूनच घेत म्हणे ते. काय होतं काय माहिती. ते बिबटी होतं का काय होतं
हा हा हा.
दोन होते ते डाय
अरे बापरे!
च्या इकडं अ जंगल पण आहे ना.
हो. मी ऐकलंय धुळे येथे म्हणजे माहित आहे मला.
हम्म. जंगल आहे.
हो का?
हम्म.
चांगलं डेंजर आहे.
हम्म. आणि नर्सरी असते ना.
हो.
ते फॉरेस्ट वाले ते हम् अस.
माझ्याकडे शेती वगैरे तर नाही आहे. फक्त नोकरी आहे. त्यांना ते एम एस सी बी ला आहे.
असंय का?
हा. मी वर्धेला राहते.
हा हा.
वर्धे ऐकलं असेल तुम्ही कदाचित नाव वर्धा नागपूर सध्या तापमान खूप जास्त होतं आमच्याकडे.
आमच्याकडे पण होत ना.
म्हणून मुलांच्या शाळा ज्या पंधरा जून ला चालू होणार होत्या
हम्म.
त्या बावीस जून म्हटलं बावीस जून वरून मग ते डायरेक्ट एक एक जुलै पासून चालू केली शाळा.
हा. आमच्याकडे पंधरा लाच चालू झाले होते.
नाही नाही. आमच्याकडे पंधरा तारीख दिली होती, पण वातावरण खूप गरम होत, म्हणजे एकदम प्रमाणाच्या बाहेर.
हा
त्याच्यामुळे त्यांनी मग ते पंधरा दिवस अजून लांबवले. मग तीस तारखेला फायनल किती एक तारखे पाासून शाळा चालू. एक जुलै पासून मला एक मुलगा एक मुलगी आहे. एक साहावीला आहे मुलगा आणि तिसरी ला मुलगी आहे.
असं आहे का. हा मला पण एक मुलगा एक मुलगी.
अच्छा.
मुलीच लग्न झालं. मुलाच पण आत्ता तीन महिने झाले लग्नाला, मुलाच्या लग्नाला.
हो ना. अरे वा छान आहे. चांगलाय चांगलंय.
हम्म. मुलीला आता बाळ झालेलं आहे. चार महिन्याच.
हो काय.
हम.
अरे वा. चला तुम्ही आजी झाल्या.
हम्म. आणि मुलगा आहे तर इथ पनवेलला राहतो
पनवेल ला.
हम्म.
अच्छा!
मॅनेजमेंट झालेली आहे त्याची.
हो हो.
हम्म.
आता मुलगी तुमच्याकडे असेल ना आता सध्या.
कोण सुन का?
नाय नाय मुलगी.
नाय मुलगी नाय मुलगी मा तिच्याकडे घरी.
अच्छा
हमम. त्याच्या घरी..
हां ना.
आता आलेला होता तिचाच काॅल होता काल.
हो मी तुमची वाट पाहत होती तुम्ही मला म्हणत होतात ना. मी म्हटलंय कॉल कत करतो म्हटलेय हा.
केलं आणि बाहेर फिरायला गेली हो ते थोडी
अच्छा
हमम यावेेळेस थोडा फिरला का एक दोन राऊंड मारून येते आणि घरात राहून दिवसभर असं कंटाळयला सारखं होतं थोडं बसून बसून पण येतो मग. तिकडं थोडंस
हो नाय बरोबर आहे थोड्या दोन तिन बाया असल्या कि थोडस तेवढंच टाईम वेस्ट आपला चालला जातो.
मग हम्म मग तिकडनं आली मुलीशी बोलेली
हम्म तिच्याशी बोली तर बाळाला थोडं हे केलं रडायला लागला मग फोन कट केला तिला म्हट म्हटलं मला एक कॉल करायचा आहे थांब म्हंटल मग बोलते नंतर
मी पण माझ्या आईशी मघाशी बोलली थोडसं आईसोबत बोलल की खूप छान वाटतय ओ.
हा..
म्हणजे दिवसभराचा थकवा असा गेल्यासारखं वाट
बरोबर ये माझी सून पण आजच.
मुल शाळेत गेली की तिला एक कॉल करते.
हमम.
म थोडं बरं वाटतं तिच्याशी थोडं बोललं तर
कोणत गाण आहे.
माझी आई अ नागपूर कोराडीची तुम्ही ऐकलं की नाही माहितय पण कोराडीची जगदंबा देवी खूप प्रसिद्ध आहे.
असं एका नागपूरा ऐकलेलंय मी.
नागपूरचे थोड समोर आहे अ दहा पंधरा किलोमीटर कोराडी म्हणून आहे.
ह ह
तरी अ जेव्हा तुम् गुगल व किंवा युटुबवर बघाल तेव्हा कोराडी नाग पूर कोराडी आणि जग जगदंबा मंदिर हे टाका. तुम्हाला माहतीच असेल ते खूप छान खूप प्रसिद्ध मंदिर आहे.
हा आमच्याकडे पण आहेत ना मंदिरं
कश्याचं?
स्वामीनारायण मंदिर ये.
अच्छा किती कॉल झाले तुमचे काकू आ सॉरी ताई?
माझे आलेत ना अ म्हणजे तीन वेळा पाच पाच आले मला.
अच्छा.
हम्म. म रात्री मी ते पंधरा पूर्ण पास पाच करून पंधरा झाले. रात्री अजून लगेच पाच आले पाच झाले आता त्या त्यातले म्हणजे वीस वीस झाले ना वीस मधून तीन राहिलेले होते माझे.
हा हा.
तीन राहिले होते आता हा एक कॉल केला.
हा ह एकाला तुम्ही पाच वेळा करू शकता ना फोन? एका व्यक्तीला पाच वेळा
हम्म हम्म मग माझ्या सुनेला मी दोन वेळा करून दिला.
तुम्ही उद्या पण ज कराचं असन ना तर मला सांगाल तसं.
हो ना.
दहा वाजताच्या नंतर.
रात्री का दिवसा दिवसा का?
हा.
हो. तुमच्याकडे पण ते मतदानच चालूये का?
आमच्याकडे फ चालू आहे पण ते फोनवरच झालं सगड.
असं आहे का मी पण आज दिवसभर शाळेत गेले होते मराठी शाळेत.
अच्छा.
हम्म.
तुम्हाला टाइम केव्हा जेव्हा पण राहील ना तेव्हा एक फोन करा. किंवा मग मेसेज टाकून ठेवाल. है ना तेव्हा बोलू आपण.
हो.
बरं वाटत थोडं माझा झाला टास्क कंप्लीट.
पूर्ण?
हां.
तीस पूर्ण का?
पूर्ण झाले.
असं आहे का?
हां.
मी कोणाला लावला होता एक मुलगी होती
अच्छा.
तर त्या मुलीला लावला ती म्हणे माझे पूर्ण टास्क झा झाले तर मला कॉल लावू शकत नाही म्हणे.
नाही.
अस सांगत होते म्हटले पण नाही तर बाई झाले म्हटलं मग.
नाही नाही मला आता खूप ज काल किती मला खूप जणांनी कॉल केले. मेसेज करतात मला असं वाट ते का बा माझं कंप्लीट झालं तुमच झालं पाहिजे लवक लोक म्हणजे पुढचा त्रास आला जातो आपल्याला.
बरोबर.
हा त्याच्यामुडे.
हम्म.
मग उद्या तुम्हीग तुम्हाला जेव्हा टाईम मिडेल ना मला मेसेज टाकाल. मग तुम्हाला सांगेल ह ना नाही ह तुमचाच नंबर आहे मी रिटर्न कॉल पण करेन म्हटलेस तुम्हाला हा तुमची काय हरकत नसेल तर हा ठीक हाय ठीक ठीऊ बाय
बाय